हॅलो हॅलो
आवाज येतो आहे का
हा येत आहे नमस्कार ताई हम्
मा माझ्या मोबाईल मध्ये बरोबर दिसत नाही तिथ का कल कसा उचलाय तर तेच नाही दिसत बरोबर
स का मेसेज सर का नाही ना तसं थोड येतं काम
मग लगेच साईड ला बटन दाबून कट केला नंतर मग ती आय फर गेली मग तेव्हा तो दिसला मला
तुझ मोबाईल पण वरस का कोंब काय म्हणतात इशगर त हेज ना गर्भगती सवपना सर
हा कोणता पण प चालू केला का तो गॅमस येऊन जात काय झालेलं आहे
आता काय कर त्याचे हे. झालं.
काय बनवलं?
वरण भात किशोरी हो पुमग किशोरीने कोडी
होडी.
हो.
हा.
तुम्ही
आमचं पण जेवण झालं आम्ही मटण बनवले.
गव्हाची पोडी अला गेला आ म काय जो लेले होते आम्ही
बाहेर का हवाशीर हा हवाशीर. बाहेर झोपतात का घरामध्ये.
हा हा आता घरामध्ये झोप तात पण मी सगळे बाहेर झोपलेले असतात तर आपण पण बाहेर जो असं वाटत म्हणजे चांगली हवा ये ना.
हा हा हा.
त्याचा उढ हा हा पण आमच करेक्ट होऊन जात ना आम्ही एकटे बाहेर दिसतात म्हणून आम्ही बाहेर नाही नाही जात दादा
म्हणजे आहे घर पण माझं थोडं हे
हे ये म्हणजे
माझ्या घराजवळ कोणाचं घर नाही आहे.
एकटच घर आहे असं
हा.
तस काही वाटणार आहे होय रात्री बाहेर निघाव असं पण नाही वाटत असेल मग.
हा हा बाहेर झोपावं अस वाटत पण
एकट जरा लांब
हा
म्हणजे तिथं भिती वाटते असं
तुझा ना आवाज बरोबर नाही येत ताई म्हणजे आ आ
मी ना कुलर जवळ बसेल ये कुलरजवळ बसले बिना कुलरचा सगळा आवाज येते हो -नाही घरामध्ये नाहीये घरामध्ये वाहिनी म्हणजे कूल हो कुलर जवळ बस नेली होती ना
हा म्हणजे -म्हणजे कस काय आवाज म्हणजे तू काय बोलते ना ते मला बरोबर समजत होय आवाज बारीक येतो?
बारीक येत का म्हणजे कुलरचाच आवाज येत ते मसाले भाज
असं काय?
गरम हो, पहिले इथं बसलेले होते गरम होत म्हणून कुलर जवळ गेले हवा खायला
हा हा गरम होती तर कुलर पण नाही आहे पंखा एवढाच आहे
नाही बाईच मजा वडिलांकडे ये ना
हा
आमच्या घरी पण पंखा नाय सगळे पंख कुलर, कुलर नाही वापरतात ना - उन्हामध्ये चागलं नस? ना म्हणून उन्हामध्ये ते कुलर जर वापरलं ना उन्हामध्येच जायला जास्त मून आपल्याला ते काय म्हण ते होत नाही म्हणून कूलर नाही वापरत
हा हा
कुलरची सय पडून जाणार म्हणून नाही वापरत कुलर ये.
हाहा
जास्त थंडी हवा असते ना कुलरची
हा आणि ते पहिल्यांदा पाऊस पडला ना मग ते उष्णता सुकली ना त्यामुळे जास्त पण गरम होत द दिवसला पण खूप गरम होतो घरामध्ये रहावस
वाट हा मग पत्र्याच्या घरामध्ये क म्हणजे गरम होतो एकदम दरामध्ये राहावस वाटा खूप झाल्यात बस्
आता किती चांगली हवा येते एकदम छान थंडगार
त मी बाहेर गेलेली ज इथं गरम होत ज सगळ तिथं बसलेले बाहेर मुलं म्हणजे आजूबाजूची मुलं येऊन बसत ना तिथं हा गेम खेळत बसत तर तिथच
हा तू घरामध्ये आहे मग
हा घरामध्ये आहे
हा ह ना तसच मग सोबत सोबत घरे असतात तर मन गोड होऊन
हा गप्पा मारत बसतात ते गॅम खेळणार गॅम खेळणार
दुसऱ्या त्या ठिकाणी पण जात नाही पण आता तेवढं नाही जात आपलंच काम खूपच असतं ना म ते हाय हंडल कराव लागत
हो
तुझी मिटिंग गरोदर मातेची झाली का?
नाही ना मीटिंग बाकी आहे माझी
क्या हे काय आता सुरुवाती मज्जा आहे महिन्यात चहा
हा
हा अ मी म्हणजे दुस त या तिसऱ्या सोमवारला ठेवलेली आहे.
असं
हा आता मध्ये महिन्याच्या स दहा दहा पंधरा दिवसामध्ये घ्यावच लागेल नाही तर मग हा नाहीतर घेऊ नंतर घेऊ त्यामुळे मग महिन्या आखरी चालला जातो हा ना आम्ही अ दोन दिवस म्हहि पिल्याला गोडं केलंय.
हा मीटिंग घ्यायला तर साडे मी म्हणजे स्वयंपाक, घराचं काम म आवरून म्हणजे बाहेर निघाली होती आणि साडेआठ वाजेला नंतर मग गरोदर मातेला आणि स्कंदा मातेला घोडा करायचा होतो बकी घर फिरून फिरून तर हो हो म्हणून दिली आणि आल्याच नाही. हा ना बारा एक वाजून गेले दोनच महिला आल्या दोनच महिल्या आल्या धनवती ताई तीकडचे एक आणि माझ्याकडचे एकच दोनच महिला का
त्यांच चांग हा त्याचाच चांगलं आता सांगतो पण ते हे ऐकतचं नाही ना. घरचे कामच बघत राहतात. ते
हा कामच भरपूर असतात
समजदार पोरगी जर समजदार असतात ते येऊन लागतात म
हा कारण कि म्हणजे हे उन्हाळ्याचे दिवस ना. त्यामुळे नाही तर बोलवले ना ज्यांना बोलवले ते येऊनच जातात.
घेऊन जातात आमच्या इथं तर खूप टाइम लागतो. मी ते दोन तीनदा पळत पळतच जाते. मॅडम. पण बसून बसून थकून जाते ती पण
अम माय.
ह मीटिंगला जेमतेम जर गोळा झाला ना परत खायचं नाव नाही घेतात. बसूनच राहतात. आता मिीटिंग झाली आता मिीटिंग झाली. आता जा घरी असं मॅडम बोलतात ना तरी पण ते उठतच नाही बसून राहतात.
हा.
तसं कर बाबा इथले महिला पण
हा. आमच्या इकडे ना म्हणजे अंगणवाडी खूप लांब पडते त्यामुळे मग ते यायला कंटाळा करतात.
तुमचं तर खूप लांबला अंगणवाड्या आमशी जवळजवळ तरी पण येत नाही. पाड्या म्हणजे पाड्यामध्ये तिक अ आपण इथ नाही का ती आरोग्य तपासणी केली होती ना.
हा
तुम्ही आले होते ना आरोग्य तपासणीसाठी
हा.
हि कडच्याच महिला लवकर येत नाही तिकडच्या लवकर येऊन लागतात अंगणवाडी त्यांच्या
आम्ही तई तुझा ना आवाज बरोबर नाही येत. टाईमला थोडा जोराने बोल ना.
काय हो मोबाईल ना हो
बरोबर येत नाही.
मोबाईल हा वर तस म्हणजे सर करून गेला होता.
हाआ कारण की हावा मोडे काय असं ना ते मग तर मग आवाजच नाही बरोबर येत.
असमनत होती म्हणजे अंगणवाडी दोन मध्ये महिला आहे ना लवकर येतात. मुलं पण लवकर येेऊन लागतात. तिथलं वजन उंची ग्यायला अंगणवाडी मधले नुसते गाव खातात येतच नाही असं सांगत होते.
हा-
त्यांना म्हणजे गडीगडी बोलायला जावं लागतं असं.
जावं लागते ना.
खूप त्रास घेतात. ते त्यांना काहीच पडलेले नस त्यांच्या मुलांची पण माझ्या मुलांचं किती वजन भरलं या महिन्यामध्ये किती कमी झालं काय त्यांच्या त्यांना काही वाटतच नाही असं चिंताच नसते ना त्यां त्या मुलांची पर
हा माझे पण म्हणजे अंगणवाडी क्रमांक चार आहे ना तिकडच्या महिला ज महिलाला जर बोलवले तर गोरोदोषतंदा माता सांगि लकात सगडी येऊन जातात अंगणवाडी भरली जाते सगडी ईही
असो
हा चांगले लोक आहे म्हणजे ते इकड इकडं कुठ कसं मग थोडे हाय फाय लोकना म त्यामुडे काही त्यांना काय वाटत असेल इ काम बोलवच आहे ते असच बसून जा तात काय काय असं आपण तसं माहिती सांगतो त्यांना चांगल्यासाठी कारण की मग आपलाच विचार करून आपण त्या आपण त्यांना माहि वेळेस आपल्याला म्हणजे कोणी बोलतच न होत तो एवढंच चांगलं माहिती नाही नव भेटत होती त्यामुळे म्हणजे आपलं मुले हे म्हणजे आपल्याला वाटत की आ आमच्या वेडेस पण कोणीतरी आम्हाला शिकवायला राहायला पाहिजे होत किंवा अंगणवाडी सेविकांनी माहिती दिली असती किंवा कोणीतरी असं राहिलं पाहिजे होतं म्हणजे शिकवायला तर आम्ही पण च चांगले शिक शिकले असते आणि आमच्या बाडांच पण संरक्षण आम्ही चांगले केले अस ते असं वाटतय
हम्म
मी म्हणजे त्यांना म्हणजे खूप प्रेमाने बोलत की असं आमच्या वेळे अस होतो तुमच्या वेळे अस आहे अन्न पण चांगलं आहे आणि हा ना सगडी सुविधा झाली अंग वाडी मध्ये पण काही भेटतं आणि पैसे पण नसतात हा तर भाजी तुपाला पण खाऊ शकतात आणि मटण पण खाऊ शकतात त्याच्याने म्हणजे जास्त प्रोटीन आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या वाडाला पण चांगलं राहील
होम
असं माहिती देतणार ना मंग काही काही ना खूप सुदृढ झाले आता
हा बाय ज्यांना समाज अस ते ना ते ऐकून घेतात जे जे कत नजेक अहक लगे मजे ऐकून घेतल न लगे सोडून देतात ते काय
हा त्यांना काही फरक पडत नाही माझी एक गोरोदरमाता होती ती म्हणली दिवसात दोनच वेळा खात होती
आणि परत अ किती अ बा सर म्हणजे एक भाकरर खाते का अर्धी खाते का
हॅलो हो पाच मिट काय ग रद्द करा